हा जेवण झालं बघा तुमचं. हम्म काय चालू हाय अजून?
काई नाही थोडं वातावरण झालय पावसाचं होय आज लवकर लवकर आवरलं त्याच्यामुळं.
हो ना आणि लवकर आवरलेल बरं जरा उशीर झाला ना मग खूप कंटाळा येतो. सकाळी सकाळी एकदा मुलांच स्कूल वग मग लवकर लवकर होऊन जातं.
हो लवकर लवकर होऊन जातं. आणि टेन्शन नाही रहात ना मग आपल्याला पण. हो हो खूप ते म्हणजे आळस येत जातो आणि उशीर होत जातो.
आणि आपण पण कसं रोज लवकर उठतो मुलांसोबतं मग आपल्याला पण नाई एखात दिवशी तेच जरा कंटाळा येतो त्यामुळं मग सुट्टीच्या दिवशी आपण पण थोड्या वेळत झोपतो आणि त्या दिवशी थोडं उशीर झाला का मग काम सर्व कामं पण उशिरा होता हो ना.
आणि आता तर काही मग शाळा चालू झाल्या कि झाल्या मग
हो शाळा चालू झाल्यावर होत मग सर्व वेळेवर होतं. हम्म.
पावसाचं हे झालंय वातावरण काय माहिती पाऊस पडतो का नाही.
हो ना पाऊस पडला तर बरं होतं गरम पण खूप होतय आणि पाऊस नसल्यामुळे सर्व भाज्या
खूप महाग झालय.
टोमॅटो वगरे सर्वच अं भाव वाढले सर्व भाज्यांचे पण.
हो टोमॅटो तर साठ रुपय किलो झाले डायरेक्ट.
हो आमच्याकडे तर ऐंशी रुपय किलो हाय.
अरे बाप रे.
टोमॅटो, कोथिंबीर हो ना काकडी वगरे स सर्वच भाज्या जास्तच महाग झाल्या.
सगळे म्हणजे पाणी असेल तरच सगळं काय येईल
हम्म शेतकरी पण पाऊसाची वाट बघत कस त्यांना. म्हणजे असं चांगलं ना पिकाण करता. पाऊस पडत नाईये.
हो ओ अ पाऊस पडला पाहिजे या वर्षी तर जरा जास्तच उशीर म्हणजे अस पाऊस अजून येत नाहीे नाही तर मग जून मध्ये पहिल्या आठवड्यातच दरवेेळेस पाऊस
हो मागच्या वर्षी मे मध्येच होता एक मे पासून जो पाऊस चालू झाला तर आ पूर्ण म्हणजे पावसाळा संपेपर्यंत कंटिन्यू पाऊसच होता. आणि या वर्षी जून संपत काल अ रा पंचवीस तारख आली तरी अजून पाऊस पडतच नाही. आणि पाऊस पडत नाही म्हणून मग पाण्याचे पण हाल पुन्हा भाजीपाला ही महागाय लागला
ऑलरेडी त्या युद्धाने युद्धाचं एक निमित्त त्याच्या निमित्ताने सगळंच महाग होऊन बसलेला आहे. पेट्रोल तर एकशे बारा रुपये लिटर
हो खूप महाग झालंय.
गाडीवर फिरायचं म्हटलं तरी त्रास होत चाललाय.
हो. पेट्रोल महाग झालं त्यामुळे मग ते आता एक अ दुसरं ऑप्शन पण आहे की याच गाडी ते निघाली ना आता नाही का आ म्हणजे चार्जिंग च गाडी आहे
हो पण मग नंतर ते ते पण करू शकता ना त्याचे पण भाव बघा आधी जी प अ टॉप मॉडल आहे तो टॉप मॉडल होता पंचेचाळीस हजाराला एक लाख पंचेचाळीस हजाराला आणि चेतक मधला आणि आता तोच टॉप मॉडल झाला एक ऐकसषटला
हो ते तिकड वाढ हो महागाई ह हा
महागायला ईथे म्हणजे आठ दिवसामध्ये दोन दोन हजारांने वाढाय लागले त्या एकदा भाव भाव त्याच्या सुद्धा मग काय घ्यायचं त्या तया पेक्षा ते पाय चाललेलं किंवा सायकल घेऊन चाललेलं
हा आ तेच थोडं व्यायाम पण होता आणि आपलं पण कस आजकाल सगळ्यांना गाडीच तर सवय झालीय गाडी आणि कार हे असल्याशिवाय हो अ कोणीच बाहेरच जात नाही
आपण गेले तर रिक्षावाले वाले जिथून दहा रुपये घेयाचे आता कुठेही जा तु्मही वीस रुपये लागतील म्हणता
हो वीस रुपये तीस रुपये आता दहा रुपया मध्ये कोणी घेऊन जाणार नाही
आणि युद्धामुळे अ म्हणजेच सोन्या चांदीमध्ये पण किती फरक पडला आहे आता गरीब लोक तर त्यांच्या म्हणजे घरात वगैरे असेल तर ते खरेदी पण करू शकणार नाही एवढ सोन आज मग झालय
सगळंच काही महागायला लागलं काहीच असं राहिलं नाही तिथे महागत नाही आणि मेन म्हणजे आजूबाजू वातावरण पण हे व्हायला लागलं ना वातावरणामुळे पण अ पूर्ण भे म्हणजे हे नको नकोसं झालं अस जग्न आ
हो
आधीच असं नव्हतं आधीच कस होत कि ते एकत्र कुटुंब पद्धती वगैरे त्या म ल लेकरांच पण कस लहा मोठे कुठे व्हायचे ते कळायचे त् चला येऊ याच्यानंतर अ मग कोणी काहीच सांगितलं तर गप्चू आयकायचं मोठ्यानी सांगितलंय म्हणून चुकीच असलं तरी ऐकायची क्षमता होती आणि अ सहन करायच पण आता ते काही राहिलंच नाही म्हणजे बरोबर असलं तरी त्याला उलटे तर अ हे सगळं वाढलं नाही
त्यां मोठ माणस असेल तर घरात फरकच पडत ना म्हणजे ते कस मुलांकडे लक्ष पण देतात त्यांच्यावर चांगले संस्कार तर वगैरे करायचं ते पण चांगलं मोठे माणसं करायचे हम्म आजकाल मुलांना टी वी आणि अ मोबाईलमुळे तर ते सर्वच ज्या म्हणजे बदलूनच गेलेय
कारण की म मोबाईल घेतलं की रीलल्स बघता आणि टी व्ही चालू केल्यानंतर अ कुठलं तरी एखाद कार्टून लहान असतील तर कार्ट खूप मोठे असतील तर मग अ काहीतरी असे गाणी बिणी लावणार ते करणार पण अ बातम्यात किंवा आ मग काहीतरी स्पोर्ट वेअर वगैरे असं काही नाही बघत तेवढं क्रिकेट तेवढं बघता जरा मोठीे असलेले अ तेवढं आवडीनं बाकी ते कुठला खेळ नाही बघत
हो ना
म्हणजे कुठला खेळ त त काय त्याचं महत्व हो काहीच काहीच माहिती नाही फक्त तेवढं क्रिकेट ते प्रत्येकाची आवड झालेली आहे क्रिकेट म्हणून तेवढा एकच त्याला माहिती झालेला आहे नाही तरर किती सारे खेळ तू आप आपल्या अ आपल्या भारताचा कोणता खेळ आहे ते सुद्धा लेकरांना माहिती नाही
हो अ आता माझा मुलगा आहे पण अ तो खेळतो अ च हे चेस खेळतो होतो इंटरनॅशनल हो इंटरनॅशन खेळून आलाय तो
अरे वा
हा आ त्याला रेटिंग पण मिळाला आहे तर करतो तो चांगला म्हणजे त्याला आहे त्यात आवड आणि बुद्धिबळाचं आजकाल म्हणजे बऱ्याच मुलांना त्याचं कसं आवड पण नसतं आणि अ त्याच महत्व पण माहिती नसतं बुद्धिबळ खेळ तेने स्मरण शक्ती हो स्मरणशक्ती वाढते त्यांचं अभ्यासामध्ये पण लक्ष केंद्रित होतं
हो आओ
होत अ खप वर्ष आ मी पाच सहा वर्ष झाल त्याला मी बुद्धीबळ लावले आणि तो अ करतो रेग्युलर त्याला
त्याच्या
हो क्लासेस असतात त्याचे
अच्छा
ह आठवड्यात दोन दोनदा क्लास असतो त्याचा आणि अ रोज अ ऑनलाईन पण खेळत मग ते क्लासमधूनच अ त्यांचा ग्रुप बसतो त्या ग्रुपमध्ये सर्व मिळून खेळता मग ते
चांगलं आहे ना उलट कशात तरी मग हे रीलस आणि हे बघ नियमापेक्षा ते बुद्धिबळ ते च
हो तो जास्त नाही घेत मोबाईल तो कधी तररी तेव्हा मग एकदा लाईट वगैरे नसेल तर मग घेतो नाही तर मग असं मोबाईल म पण तो खेळत असो चे वैगेरे गरे खेळत असतो
हम्म.. मग तेच ना, त्याची एक आवड आहे. हे ना त्या आवडीमुळे त्याला ते रील युट्यूबर किंवा नेट याच काहीच देणं घेणं नाही. त्याची ते आवड आहे. त्यात इंटरेस्ट
हो आणि एकदा स्कूल चालू झाल्यावर कस मुलांना जास्त वेळ तर मिळत नाही सोडा. हो आणि दुपारपर्यंत एकदा स्कूल ला जाता घरी आले की मग ते जेवण वगैरे कराय- आणि त्यांना ट्युशन वगैरे, संध्याकाळच होते घरी आले की,
हो
ते आपण पण थोडं निवांत असतो. बघा हे स्कूल ला गेले का. नाही तर मग घरात असल्यावर असं डोकं दुखत.
हा हा आणि पसारा करून ठेवता असा आवरला की तर लगेच पस तर आज आवरून ठेवलं गेलं की लगेच पसारा
किचन मधून बाहेर गेले की बाहेरच असतात. सर्व पसारा करून ठेवता. हम्म
म्हणजे बाहेरून मध्ये येईपर्यंत किचन मध्ये
हो एक झालं की एक आवरायचं मग ते दिवसच घरी असल्यावर त्यातच जाधव
त्याच्यातच जातो. त्यांच्या मागे मागे करण्यात
शाळा असल्यावर मग त्या निमित्ताने आपलं पण लवकर आवरते.
आवरून जा आणि काहीतरी वेळ भेटतो मग आपल्याला पण थोडासा
हो ना
अजून काय?
ते एक चांगलं लेकरांना काहीतरी आवड असल त्याच्यामध्ये रस असला म्हणजे ते बरोबर
हा आणि आपण स्वतः कस त्यांना जबरदस्ती किंवा फोर्स करून पण काय फायदा नाहीे त्यांना म्हणजे मनातून आवड असली पाहिजे. तस मी मुलीला पण लावलं होत क्लास पण तिला आवड नाहीये. मग ती कंटाळा करायची. मी लावले तिला खूप दिवस जवळ रोज बोलायला सोडले. मग जाऊ दे म्हणलं तिला स्वतःलाच आवड नाही मग आपण काय करणार ना. आपण शिकवायला तयार आहे. त्यांना फीस भरायला पण आप- तयार आहे. पण ते स्वतः जर आवड त्यात घेत नसेल तर मग काय फायदाच नाही.
बरोबर त्यांना आवड पाहिजे. आपण काही करून काय फायदा ह ह आपण भरपूर घास भरवू. पण ते चावतच नसेल तर फायदा काय? ह बरंय उलट त्यांच्या आवडीनुसार केलेलं.
हो, तेच ना तिला मग ना असा डान्स आवडत तिला तर ती डान्सला वगैरे जाते. हो, डान्स पण लावले आणि छान करते. म्हणजे सर्वांकडे जिथे काहीतर प्रोग्राम वगैरे असेल किंवा आपले फॅमिली फंशन असेल तिथे पण ती छान करते डान्स.
आणि मे महिन्यामध्ये पण एक प्रोग्राम असतो जय जय महाराष्ट्र म्हणून छान असत. ते असं देशावर आपलं सगळे सांस्कृतिक सण वगैरे असत. त्यावर मग ते त्यांनी प्रोग्राम ठेवलेला अस त्यात पण सर्व ग्रुप डान्स वगैरे असत. मग त्यात पण ती अ दरवर्षी भाग घेते.
अरे वा!
े एक्झाम झाल्यावर पंधरा दिवस ते प्रॅक्टिस वगैरे घेता.
हम्... बरं आहे ना, मग तेवढा वेळ त्याच्यात जातो ना एकतर.
हो, हो एक्झाम झा झालं का एकदा पंधरा ते वीस दिवस- कंटिन्यू रोज जाते मग. छान- छान गाणे बसवता मग ते सर्व आपले सण वगैरे असताना. वट सावित्री पौर्णिमा गणेशोत्सव- सर्व आप त्या्याच्यावर ते गाणे बसवतात, छान बसवतात म्हणजे प्रोग्राम खूप छान असतो तो.
महादीवप - चालेल, थँक्यू ताई. हंम्म...